पण बाकीचे ना लागे ना क हो नंतर बघते मग तुम्हाला ट्राय करू
अर्धा एक तास काल पण झालत मला थोड्या थोड्या वेळाने लाव हा मग थोड्या वेळाने लावा होते बरोबर तुम्ही फोन कराल तर पण मला स्वयंपाक चालू होत, मग जेवलं त्यासाठी पण गेले आता माझे बाकीच्या कामावरत अस उशीर केलात ते
त्यामुळ म्ह नाही असतू देखील स काही नाश्ता वगैरे झाला, आता स्वयंपाक करायचा तर काय दोघ जण किती वेळ लागतोय म्हटल होय सकाळच्या चहा - पाणी, नाश्तातच वेळ गेलाय.
हा म्ही पण आता ते गेलच भांडे घासायचे सगळं घर आवरायचयं
हा हा मी ग्रुप मध्ये अ दोगी त गिंना हे के तर कॉल करायला ट्राय केलं तर काय कॉलच लागे ना की त्यांना म्हणून म्हटलं तुम्हाला कालच्या दोन - तीन केलेत म्हटल्यावर तुमला ट्राय करून बघूया असं झालं मुलगा कुठ
हाय की त्याच्या पप्पांकडे दिलं त्याला त्यांना सांभाळायला
हो झोपतो क नाही माता
नाही नाही आज उशीर उडलाय तो अकराला उठला आता कुठलं लेच हम् नाही जात आता एवढ ल म्हणूनच तुमच्याशी बोलत फोन करून घ्या आता तुमच्याशी अजून आपले तीन कॉल झाले कि मग दुसर कोणाला तर आणि बघायला पाहिजे की
होय दुसर आणि कुणाला तरी बघायला पाहिजे की तुमच्या कोणा आहेत ना फ्रेंड
हायत पण आत्ता एकीला केला तर ती म्हणली मला आत्ता वेळ नाही ये रात्री बघू एक जण गावीला गेलोय
होय हम्म मी पण सकाळी बहिणीचा ट्राय कराल ते तिला पण नाहीच की ओ लागला तिने ह्याच्या आधीचे पण केलेले आहेत ना पेमेंट पण तिज थोडं आलेलं आहे की
काय माहिती सर्व्हर चा हा चालतय चालते त्याच
होय म आता बघते आपलं कॉलिंग झालं की तला ट्राय
आपलेच सहा करून घेऊ तुमचे तीन माझे तीन तुम्ही पण मग रिकाम होता चोथा केलाय ना मी हां मग माझे अजून दोन तुमचे तीन
होय, होय कधी कमप्लीट व्हायचे मला तर सकाळच्यान चैन पडे ना
हो मला पण तस झालंय घरात आलेच पण माझं सगळं लक्ष त्या फोन मध्येच
तेच की कधी ते काय कमी आहे व्हय व अजून दहा पण झाले नाहीत तीस कवा व्हायचे बघा तेच की तेवढेच झाले सातच झालेत की माझे पण होय तेच सांगाय लागलोय, अजून दहा कॉल पण नायत
कधी करायचो आपण आता दोघीला फोन केले एक म्हणली रात्री उद्या दुपारन करते म्हणली
आणि एका मी लेडीज ला केल्ता काय कॉल. काल काय तर त्याचं ना काय मला आठवे ना पण न आणि त्यांनी म्हन दोन दोन मिनिटाचे तीन तीन मिनिटाचे केलेत.
आण बोलले नाहीत ना मी पण केलत तिला
होय बोलल्या नाहीत
हा त्या म्हणत्यात बाई मला चालू ठेवून केलं तरी चाल व्हय काय नाय होत. मला पण मी त्यांना दोनच कॉल केलेत मला तेच म्हणजे असं वाटलं की का खरं वाट ना म्हणून म्हणजे चालतय का नाही माहित नाही म्हणून मी त्यांना जास्त कॉल केले नाहीत दोनच केले फक्त हूं मला त्या त्याच म्हटलं की नाही बोलत नाही ते म्हणत्यात की चालू करून ठेव काय नाई होत रेकॉर्डिंगला चालतय पण उगीच कशाला तंस करायचं.
हा होय मला पण म्हटलं आम्ही घरी बोलत होतो तसच चालू ठेवलं आणि बोलालाव लो म्हणून
मला पण म्हणल्या त्या मी त्यांच्याशी दोनच कॉल केले त्या म्हणत होत्या....... ते मला काय नसत हो... पण कशाला परत नाही चालं पुढं तर
आता माझा एक पहिला पहिला कॉल हेच झालाय.... रिजेक्टच झालाय सोडा मला असं माही तेच की त्या कोणत तर होत्या लेडीज त्यांना केला त्यांनी काहीच बोलल्या नाही त्या त कंड रिस्पॉन्सच काय दिला नाही आणि फोनच कट केले त्यांनी डायरेक्ट.......
नंदेची तर मज्जाच आली चुलत नणंद ये माझी...... ते एरव्ही एकदम...... बोललो आणि तिला मी सांगितलं भर पुढचं तिला मला म्हणावं का नाही वाहिनी असं भरायचं नाही म्हणजे मी भरत नाहीत म्हणजे कॉल ठेव जी माहितीे ती मी तिला भर म्हणलं. तीन काय केल भर भर भर........ सगळच बंद डायरेक्ट एकोणतीस कॉल च.....
अग बाई म्हणजे एकच नंबर? सगळीकडे तिनी टाकला.
नाहीच गेलं आपआप माहिती परत गेली डायरेक्ट एकच कॉल राहिला तिला आता
होय पण तस कस पुढचाही नंबर दुसरा येतोय किं ओ......
त मला पण माय..... प वरल का नाही
सांगा लागले......
काय झालंय माहित नाही....
एक ती म्हणती मी एका दिवसातच टास्क कंप्लीट केला प्रत्येकाला कॉल.... केला?? दोन दोन तीन तीन मिनट बोललो आणि ठवलो म्हणून
पण ते असं वाटते की करायला काय नाही पण उगीच नाही झालं तर काय करणार
मग मी तेच म्हटलं आओ तसं कस तुम्ही कॉल? कट केला म्हंटलं......
परत आहेा ते पण यायचं नाही खोटपणा करून तसला.....
किमान दहा मिनिटं तरी आपण बोलायचंय म्हटलं..
हम् आणि पैसे घेतो ना आपण थोडे फुकट करतो म्हणजे नीट करणं गरजेचं........ माला तर वाटतंय
तेच म्हटलं मी पण त्यांना मी म्हटलं तेच त्यांना तस त्यांनी क्लिअर सांगितलंय की म कूठलं
हा
होय ना
होय सांगितलं नाही बाबा मी तर तसले रिस्क घेणार नाही या जाऊदे तिकड वय जाईना का अस तसं करायचं
वे का जाईना का
आणि तस तर नको म्हणून मी चक केला ना तसं
हम्म हम्म
अजून आता बघू कोणा तर बघायला पाहिजे फूप आता सगळ आवडले की मेसेज टाकते की कोण अव्हेलेबल हाय
होय पण अवेलेबल आहे विचारायला पाहिजे आता मी सका बघा लागलेले तर काय ते मला नेमक माझ्याच नेटवर्कला प्रॉब्लेम या लागलाय का काय समज तुमच्याशी तेवढेसे व्यवस्थित झालेत कॉल
बाकी कुणाबरोबर नाहीच् होय की आपण जास्तळ काल्यासारख बोललो ना प्रिली तेच कि नवीन असं वाटत नाही फ्रीली बोलल्यामुळं
जाऊदे आपण एकच गावचे या तुम्ही पण तिकडे आत
शेवटी आता आपल्याला कसं एक एका ठिकाणी काम करायचय म्हटलं बोलून राहीलाच पाहिजे सोडा होय ना हेच्या आदीच कस टास्क आपल्याला जास्त काय म्हणजे कॉन्टॅक्ट करायची गरजच नव्हती नाई
प्रत्येक वेळी वेगवेगळं आता आत्ताच हे आलंय ना यावेेळेस आणि मागच्या वेळेस एकदा आलं तुम्हाला मागच्या वेळेस नाही आलं ना
नाही नाही मागच्याही नाही आला
हम् मग मागच्या वेळेस आणि हे दोनशार
हम्म हम्म हम्म हम्
काय ते
मागच्या वेळेसच पण असलच होतं फोनच
हा हा मग मला काय वाटलं ज्यांना तलाय त्यांना फक्तॉलिंग व्हा लाग का
नाही नाही त्यांनी लिहिलंय की जे त्याच्यात काम करतेत ना तर सगळ्यांना तुम्ही फोन करू शकता.... आणि जे फोन उचलल त्याला ऐंशी रुपये.... आणि जे फोन लावाल त्याला शंभर रुपये.
काय मोबाईलला प्रॉब्लेम यायला लागलाय का कुणास ठाऊक?
नाही नाही सर्वच होतय लई वेळ
नाही माझ्या मोबाईला ऑटोमॅटिकच....... काय काय सगळ ओपन व्हायला लागलं आता......
काय होतय मोबाईलला हाय तस पण होत असेल मग तुम्ही सेकंदाकडे लक्ष द्या मी भांडे घास.....
होय होय नाही सात सात मिनिटं झालेत ना...
लक्ष ठेवून मला सांगा ह मी का.... ओला तुमचं झालं???? मला.... सांगाट हा मी बघितले नाही..... मी आपलं..... वन शॉट मध्ये दोन कामयत होय काय करू मग
माझ पण झाला भाकरी करून झाल्या भाज...... भाजी बनवलं की म्हटल झालं. जेवत पण नाहीत लवकर कशाला बनुन ठेवायच उगंच आपलं...
आमच्या जेणाच झालेत फक्त आता भांडे कट्टा फरशी करून घ्यायच परत
हूं हूं
निवडाच येता ना फक्त बघायचं एकदा
जाऊबाई गेल्या
होय गेल्या आत्ताच गेल्या त्यांनी त्यांनी जेवण ते करून गेलो. नाय आम्ही शुक्रवारपासून आहे ना गुरुवार शुक्रवारपासून
होय काय?
हा म आत्ता घऊ ना लेखा प उद्या मावशी येणार आहे वस्थित अवरून ठेवा ह
सारखं कोणतर कोण चालू असते ना
चालू असते जाऊ द्या सुट्ट्या आहेत ना? हा आणि सुट्ट्या पण हा ते सगळ एकाच ठिकाणी मिळ तशी लांब मग सात तर जाऊं सुटलेला यंतच त्यांना पण तिथल्या तिथं राहून
म माहेर जाणार नाही
जायचंय पुढच्या महिन्यात आता बघू आता जाऊ म्हणालते कोकणात जाऊयात म्हणून पहिला आठवड्यात
हम्म हम्म
तर मग जाणार आहे दय की अधिक महिना घ्यायला
अधिक महिना चालू झाला कॅल्पस
जायचं घ्याला
हो का शुभ कार्य करायचं आलं त वाटत ना अधिक महिन्यात, शुभ कार्य करायचं आलं नाही म्हणतात
मरतेत बाबा का यकी
होय म मला जरा पूजा वगैरे घालाची
आता नाही येत वाटतो फिरायच
तेच
पण करा आमचं असंच झालंय की आम्ही तिकडच्या घराच वास्तु शांती केलो आणि सत्यनारायची पूजा ठेवली श्रावणात करायचं तर, अजून झालं नाही आहे
होय पण आता बघणार मग श्रावणापर्यंत सगली काम आता
एक मिनिटा चालू ठेव
फॅशन झा
सकाळी एकट्या होत्या आणि टास्क सगळ्यांना आला नाहीये थोड्या जणांनाच टास्क आलेला आहे हा
हा हा
मी दोघी तिघींना कॉल केलेला त्या म्हणत्या आम्हाला टास्कच आला नाहीये. त्यातलं काही माहितीच नाहीये. काय करायचं प्रत्येकाच वेगवेगळ आलेलं आहे तरी माहिती पण नाये
होय होय आणि तिझा लैच आकडूपणा करता शिस्त नाही बाई कितीही बोलल तर बोल रिकामा ऑडिओ
होय बोलल तर बोलतय तेच का लेडीज हेल् जातात मी त्या म्हट मला माहितीच नाहीे टास्क आलाय पण मी पाहिलाच नाही म्हणा लागले मग आता काय करायचं मी सांगितल्या नंतर त्यांना समज असं का ठीक आहे चालते ठेवते बगा
होय होय
हो